हॅलो. हा होय, ते आपलं ते कानातलं तन ठेवलं तर चालत मग नवीन असलेलं.
चालतंय की.
हम्म मग ते मग आज रात्री आता ठेवलच चालतय कि मग सकाळी ते उद्या देणारे रोज उद्या संध्याकाळी, मग आता आज रात्रभर ठेऊन उद्या दिलं तर चालतय, कारण ते सातच्या आधी पहा्टे सकाळी सातच्या आधी द्यायचंय ते.
हा म्हणजेच की मी, मी काय म्हणलं तुम्हाला, सूर्य उगवायच्या आधी दिलं
द्यायच हा, तेव्हाच द्यायचंय ते टायमिंग, मग त्यांनी काय म्हटले, आम्ही काय तेव्हा आम्ही काय अवे्लेबल नसतोय तेव्हा चार वाजता पाच वाजता पहाटे सात वाजता. सहा वाजता वगैरे आम्ही. तेव्हा अवे्लेबल नसतोय मग तुम्ही तुम्हाला जर जमत असेल कनी तर. साडेतीनशे रुपयाला ती बोटल आहे ती देतो ते रोज ते पंचवीस दिवस रोज द्यायचे. गुरुपुषमृत नक्ष्रात द्यायच असते म्हणून आता ते पंचवीस दिवस द्यायचे आणि. पुढचे महिन्यातन एकदा काही तर ते द्यायच्यात.
ह ह ह ह ह मग आता ठेवा की तुम्ही. म्हणजे आता तुम्ही आज ज्या टायमिंगला देताल त्या टायमिंगला महिना भर द्यायचंय.
होय तसं आहे ते ते टायमिंग चुकवायची नाही म्हणे औषधींची.
हम्म
ते सांगाल ते मगाशी तेनी त्यांनी डॉ डॉक्टर ते ते पा औषध डोसे हे करायल ते त्यांनी ते म्हणाय लागले मग मी विचारलो त्यांना तर ते घ्या म्हटले मग बाटली उद्या संध्याकाळी येऊन नाहीतर फोन करा मला म्हटले देते खायचं नाही ते खायचं
ह
ते खाशील तू काही परिणाम होत नसल वो असं काहीतरी हिच्यावर ते सोन्याच हे केल्यावर ते कशासाठी असते माहीत हाय काय अ त्यांच ते बुद्धी वाढायसाठी लक्षात राहण्यासाठी गोष्टी हा तेच्यासाठी असते ते
बुद्धीसाठी ते हे पण चांगलं असते बघा अ काय म्हणतात तेला आक्रोड आक्रोड
आक्रोड ना
हा आक्रोड खायला दयायच ते पण चांगलं असत बदाम पण बदाम पण भिजत घालायच रात्री आणि सकाळी द्यायच एक एक जणं ते साल काढून देतात तर नाही साल काडलं तर चालते
ते काय आणतते हिने पण मिस्टर पण नको म्हणली ती साडे तीनशे रुपयाची बोटल आणून तिचं टायमिंग बियमीग चुकलं आपल्याकडन काही तरी झालं तर नको
होय कि नाही तेवढं काही होत नाही खर आता तुम्ही म्हणताय कनी येवढ्या लवकर चारला आणि पाचला त्यांनी सांगाल्यात कनी चार पाच ला तुम्ही पोरं उठाल तर पाहिजेत किं वो घेण्यासाठी
होय उठवून कसं द्यायचं ते होय उठवून द्यायला पाहिजे मग
तेच की मी तर आमच्या तीन महिन्या म्हणजे मी सहा मी वर्षभर गुटी घातलो कनी दोघींना मी दोघीना पण त्यातच सोन आणि चांदी दोन्ही पण उगाळले म्हणजे एक एक काना होय गुटीतनच घातलेलो मी दूध
हो
अक्षरश तुम्हाला सांगू अंगठी उगाळत नाही व्हय आपण गुटी
हा
म्हणजे आपण सगळं उगळून घालत नाही काही गुट्टी लहानपोरांना त्यात सोनं चांदी पण घाला केल मी आमच्यात घातात ते सोन्या आणि सांधे सुद्धा उघडळून घालताता त्यात.
होय,
होय,
आई हे का माहित ना मला.
अंगठीच एक लेअर काढलय.
हा अगोई,
चांदीचं पण घातलेलं आणि सोन्याचं पण घातलेलं.
आ आमच्या गुट्टीच नसा घातला ते पण ये लई दोन महिने.
हम् मी नाही म वर्षभर घातलेल दोघीना पण आणि नंतर मग म्हणजे हे पण घालत होतं वरन काय काय काय. का पेज बीज घालत नाहीत का ते ते पण घालत होत सहा महिने पूर्ण झाल्यावर.
पोरी झोपल्या असतील.
पोरे झोपल्यात आज दिवसभर झोपल्या नव्हत्या. खेळत बसलेले म्हणून झोपल्यात आज लवकर. आणि नंतर पण खेळायला गेल त तिथ गावात तिथे खेळलो दमून आल्यात. अभ्यास केल इत तालावर आणि जेवन झोपल्यात.
तर मग तुम्हाला गावातच जायलागेत असेल.
हो आहे गावात जायला लागते हेेणे असतील तर मग त्यानी गाडीवर न आणतात. आणि नसतील तर मग काय म मला चालत जायला लागते.
लांबच झाले की,
अ होय, बाजारला ते जायचं म्हटलं तरी नसल्यावर मागला जायला लागते चालत. कारण आठवड्यात ना एकच दिवस असतोय नाही. दुकानचं सामान काय कोणतं आणून देते पाणी वगैरे. पण बाजारला मला जायला पाहिजे. म चालत जात चालत येते.
तेवढ्या बाजारात खरं लांबच आहे आहे तर आमच. पण गावात आत आहे आणि आम्ही इकड पाठीमाग पाठीमग असं बाहेर बाहेर जरसं राहिलंय त्याच्या मूळ. आम्हाला पण चाल एवढं खरं आम्हाला काय वाटत. नाही ते सगळे रोडच तेन हाय व जशी येतात तुमच्या शेतात हे म्हणल्यावर मग काय लय घर.
ते आणि कस होते जर सोबत कोणत असलं तर कस वेळ जाते समजत नाही नाही. छान जात जात.
हॅलो हॅलो फोन नबर घेतलाय. तुमच्या आजूबाजून लय घर नाहीत का मग. फक्त,
होय बाकीच पूर्ण पुढं पण शेत आहे मागं पण शेत आहे.
अवा,
होय लय भीती वाटत्या बा काय करता आणि कु ''--'' ते गावात तेन आ गावात तेन काय.
का गावातच बघास नाही का मग.
नहीं बा गावात कोण इथ एक गळपासच घालून घेतले कुठं हेच आहे कुठं घर चांग ''--'' आणि हे सगळे असलेच आहेत बा गावात आमच्या. म्हणता म्हणल गप इथ चांगलं व्हय कुठ तर काय तर असत. असायचं चांगलं चांगलं म्हणून राहायला जायचं कुठं.
तुमच्या इथं तिथं त्यांनी हे ज्यांचं घर आहे त्यांचं.
हे आत्ता आहे हे चांगलं आहे ओ, हे नवीन बांधलेलं आहे.
म्ह म्हणजे घरमालक नाही आहे, तिथ राहायला मग-
घरमालक नाही, घरमालक अ त्यांच म्हणजे इस्लामपूरला असतात त्यांनी.
हा हा.
त्यान तिकड नोकरी आहे त्यांची-
हा हा इकडं आमच्या इथं पण आहेत सोडा खोली- खरं तुम्हाला ते आता तिथलं सोडू वाटणार नाही, ते ते आमच्या इथ जरा हे इथ वाटणार. आता तुम्हाला आल्यावर इकड पण आहेत, आमच्या इकड रूम पण आहेत. आणि इथं तयार घर पण द्यायल्यात किती जण असं पाण्या पाणी तेन- ते बाहेर जाऊन राहिलेले पण आहेत. असं पण हाय आणि जागा पण हाय भेटण्यासारख.
नाही आमच्या त्यांनी हित आमच गाव सोडत नाही. मग इंचालकरजीत किती मिळत्यात कि बघायला गेलं तर. सगळचं व्यवस्थित होते ना हा शाळेत- इथं शिक्षण बिक्षण सगळंच व्यवस्थित हुतय खरं आम्हाला गावच सोडायचं नाहीय.
शिरडूनमध्येच राहायचं ग-
तेच की तिथंच राहायचं आहे आम्हला गावचं सोडायचं नाही आहे. ते सवय झाल्या नी आता ह्यांना आणि- ह्यांच्या बरोबर आता आम्हाला पण सवय झाल्या नको वाटते कुढं जायला.
ते पण हाय.
आणि आता ही म्हणजे ह्या वातावरणाची एवढी सवय झाल्या, की नाही मला गावात गेलं की मला वेगळचं मी वाटतंय काय तर इथलीचं सवय झाल्या मला आता लई.
तर तुम्हाला एकटं एकटं राहून सवज झाल्या की, नाही म्हणून तुम्हाला तसं वाटत आहे.
लई पण असं लई पण लोकांच्यात गेलं की नाही, मला वेगळंच वाटतं म्हणजे किती दिवसात न माणसं बघितल. लई असं हे वा वाटते मला सारख- ते घरात घरात घरात हो तेच की-
मी खर तरी पण शिर्डूनमध्ये तरी पण आता जरा पहिल्या पेक्षा घरी लई आहेत. जरा जास्तच हे झाल्या सोडा प्रॉपर्टी, आम्ही येऊन पहिला पहिला आम्ही वाडीला येत होतो शिर्डोनमधे तेव्हा- कायच असं लई वेगळं असं एकदम खेडेगाव असल्यासारखं होतं.
हो होय खेडेगाव आहे सोडा. होय खेड आणि असं म्हणजे सोयी काय नाहीत ओ. काय असं म्हणजे आता कुठ तरी पोरांना फिरायला घेऊन जायंच म्हटलं तर साधं एक बाग पण नाही आहे. कुठल्या तर मंदिरात घेऊन बसा, नाही तर हे करा अ-
तर ह्यालाचं जायला पाहिजेल इचलकरंजीला.
इचलकरंजी आणि नाहीतर मानलं तर वाडी मग- दर्शनासाठी. आणि बागेत बिगेत म्हंटला तर मग काय इचलकरंजीचं. इथं काय अक्षरशा तुम्हाला सांगू, अ साधं भेळ पाणीपुरी सुधा- चांगलं मिळत नाही इथं, काहीच नाही सगळ्याला-
हां इथं इचलकरंजी आहे कणी आमच्या इकडचं वाडीच एरिया पण चांगला आहे खायचं त्याच्या बाबतीत मला तर वाढीचा नाही त्या इचलकरंचा एरिया. फिरायचं ते म्हटलं तर. पिक्चर बघायला गेलता का नाही मग कुठे काय तिथं थिएटर पण नाहीये?
का काय नाही येत. सांगायलोय काय भेळ पाणीपुरी मिळत नाही आणि थिएटर कुठलं काय?
चर बघाला.
पिक्चर बघायला एवढं तर काय नाही गेलो जायचं जायचं म्हणलं काय परवात ते देऊळ बंद टू होत ते आणि मग हनी घरात नव्हत म्हणून मग गेलच नाही आमही कुठ पिक्चर तर बघायला आणि आम्हाला म्हणतात गाडीत भरून तो गाडीत बसून बघा म्हणाला पिक्चर.
स्क्रीन लावला की.
तेच कि तिथ बसून बघा म्हणालेत पिक्चर आम्हाला. ह होय त्यांच्या गावात नाटक असतात म्हला. तेनी म्हणतात आमच्या गावात नाटक अ म्हणजे करतात ते बघत बसायचं म्ह.
होय हो आता आता तेवढंच राहिल तेच बघूया नाटक काय तुम्ही तिने. पिक्चर बघाय दाखवायला जायला नको म्हणून त्यांना तेसध नाटक दाखवणार आणि हे करणार.
मग काय तर नुसत आम्हाला आम्हाला सांगतात. ह्या वेळेला आपण इथे जावूया काय तिथे जावूया. काय नेत तर कुठंच नाही त्यांच ट्रीप संपत नाहीत आम्हाला उगाच सांगत बसत्यात काय पण.
की मग आपण पण उठून बसायच आणि जायचं.
नाही नाही ते तिथल्या तिथ कोण पण नेतय मग इचलकरंजी वाट इथ म्हणजे अस फिरायला तेन ओ पोरीना सांगतात आपण आता यावेळी जावूया काय तिकडे जाऊया काय पोरी म्हणतात बाबा तुम्ही काय आम्हाला सांगू नका मी काय आम्हाला नेत नाही माहिती आम्हाला तुमचा पाठ झाला. आम्हाला म्हणतात पोरी पण.
हो पोरींना पण सवय झाली त्यांना पण वाटत असेल की फिरायला जावं.
हम्म ते मालवणसाठी नाचालत्या आल पोरी तर काय झालंच नाही ह्या वळेला पण ते ह्यांच ट्रिपच संपत नाही ज्यावेळी पोरिंना सुट्टी असतिया. त्यावेळी ह्यांच ट्रीप संपत नाही. मग कवा न्यायच आणि असं म्हणजे जी दुसरे कोण तरी असतात. त्यांच्याबरोबर नको वाटते जायला म्हणजे पोरींना
आमच्यासोबत यायला पाहिजे होत्यासा मग त्यावेेळेस आमच्या बरोबर यायला पाहिजे होत्यासा आमचं काय लगेच सम समजून घेतात.
हिला मोठ्या पोरगीला घेऊन जाणार होतेत. आणि मग ते कोण कसं असतात काय माहिती ना
नाही घेतात सोडा आमच्या बायका आहेत तसं एवढं काय हे नाही.
हा. हम्
ह्या वेळेस आता मी पण लागलो तो माग धबधबा बघायला. जावूया म्हणून हेना लागलेलो बघूया आता काय होतय आम्ही पण वॉटरफॉलला गेलो नाही अजून जायचं जायचं म्हणालागलोय सवतकडा आमच्या इथन सवतकडा पण जवळच आहे.
हा हा हा ह तर तर एकोण सात होय जाऊया की सात धबधबे आहेत नव्हं तिथं एक
होय सात धबधबे आहेत. होय होय.
ह ह मी पण ते इंस्टाग्रामला बघितलेलं होतं.
हाय छान आहे रोपवे तेन केल्यात. एक्टिव्हटी पण केल्या सोडा तिथं आता आणि गर्दी तर असली व्हालागल्या रोज गर्दी आहे तिथं
हम हम हम.
गर्दी भरपूर आहे.
ह बघूया हे काम जर पेंडिंग नसल कणी आणि
हा चालतय की टू व्हीलर न पण चालते. फोर व्हीलर न पण चालतय कसं पण
हा टू व्हहीलर न कस मग पोरांना घेता येत नाही मग पोराना सोडून जायला पाहिजे आम्ही पोरीना सोडूनच जातोय.